हा, बोला ताई. काय नाही.
हम्, मजेत आहे.
हो, हो मजेत आहे. तुमचं?
आमचं पण, काही नाही बाई. कांदे काढणं चालू आहे, शेतीचे कामं, पावसाचं वातावरण.
अरे वा! छान आहे. पाणी, काम पण चालू आहे. आणि पाणीचं वातावरण पण आहे पावसामुळे.
हो, ना.
हम्म.
काय म्हणता अभियानाचं काम वगैरे तुमचं?
आमचं अभियानाचं काम चालू आहे आता. गटं, महिला ज्या बाकी राहिलेल्या आहेत ना ते मॉनमध्ये एक बाकी लोकच होती ना बाकीच्या महिला, ऑनलाईन नाही आहेत.
हा हा हा.
काल मीटिंग झाली. मग आता ते, ऑनलाईन करायचं काम चालू आहे.
हो.
अ, हम.
हम्. आमचं पण काय नाही बाई, तेच चालू आहे गावात. लोन वगैरे महिलांना दिलेलं आहे, वसुली करायची बाकी, काय म्हणतात घरचे?
घरचे, सर्व आनंदातच.
आनंदात आहे.
हो.....
मुलांची शाळा चालू हे?
हो हो चालू हे ना.
हम्. ते तुमचं गेट टुगेदर होणार होत नावो मला अचानक आठवण आली. म्हटलं यांचं गेट टुगेदर होणार होत.
हो, होणार होतं, झालं नाही ना पण. मागच्या वेळेस, मागच्या वर्षी झालं. खूप हौस होती मला, पण मग माझे ट्रेनिंग नेमकी सहा सहा जानेवारीला ठेवलेलं होत सहा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर माझं च्या वेळेस बी तस झालं खूप हौस होती आणि माझी पात सहा तारखेला गेट टुगेदर होता आणि पा तारखीलान माझी ट्रेनिंग पुण्याला लागली.
बापरे.
शेवट मला मग तिकडे जावं लागलं.
मग त्या वर् मागच्या वर्षी पण राहिलं ह्या वर्षी पण मग आता सर्वे आमचे हे क्लासमेंट मुली आहेत ना, तर ते सर्वेचं असं म्हणजे मनासारखे नाही येत. ज्यांना सासू कोणी सासरवासे कोणी काहे कोणी काहे मग सर्व्यांना येता येत नाही ना, म्हणून बंद केलंय. बघू मग आता दीपवाळीच्या वेळेस किंवा मग पुढे
हम्म, दिवाळीच्या वेळेसच करायचो गेट टुगेदर मस्
हम्म, तेव्हा कसं मुली सर्व आलेले असता बाकीचे बाहेर तर नोकरीला आहेत, मग त्यांना पण जमतं बोल
हम्म, दिवाळीच्या वेळेस कसं असतं, किती लांब असलो तरी दिवाळीच्या वेळेस सुट्टी काढून घरी येता म्हणजे येता.
हो मग.
हम्म, असं राय आमचं पण केलं होतं ना आम्ही, तर दिवाळीच्या टप्प्यातच केलं होतं आम्ही, म्हणजे दिवाळी भाऊबीज झाली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी ठेवलं होतं.
हम्म, ह.
उन, आम्ही बाहेर हॉटेललाच ठेवलं होतं.
हम्म, आमचं पण बाहेरच होतं, बाकीचे सर्वे गेले होते त्यावेेळेस, पण मीच गेली नव्हते.
हम्म, हो मग तुमचं टयमिंग होतं.
हा, ट्रेनिंग होतं, पण मला सर्वांनी त्या दिवशी व्हिडिओ कॉल केला होता. हो.
मिस करत असतील तुम्हाला.
हा. आणि पहिले एक नंबर सर्व मलाच हौस होत तर मी सांगितलं त्यांना, मीच बोलायची असं करू, तसं करू, मीच नव्हती ना मग.
हम्म, हम्म, ह.
मग त्यांन जेवणं म्हणजे, त्यांच जेवणं चालू होते, तेव्हाही सर्वांनी केला. त्यानंतर मग डान्स चालू झाला त्यांचा.
हम्म, हम्म, ह.
तर तेव्हा ही माझ्या चुलत भावाने एक व्हिडिओ कॉल केला, सर्व दाखवलं, बघ म्हणे, तू इथं नाहीये म्हणे. तर आम्ही कसं गेट टुगेदर साजरा करतोय म्हणे. हो, हो, डान्स पण होता, खूप छान पद्धतीने केलं, हम्म.
म्हणजे, आम आमतं कतं एक क्लासमेटच आहे ना बँड आहे आणि आम तिथे गावा म्हणजे जिथे माहेर आहे ना तिथे माहेरी शेजारी एक हॉटेल आहे. ना मोठी तिथं त्यांनी ठेवलेला होता तो
तर मग ते गावामध्येच आलं ना, तर मग त्याच्या तेच बँड बँड आहे ना मग तो घेऊन आला. त्या दिवशी आणि आमचाच क्लासमेंट विकास म्हणून आहे तर त्यां तो फोटो स्टुडिओवाला आहे. तर तो पण, त्याने पण म्हणजे अस सर्वच हे केलं होत. खूप छान पद्धतीन केलेल होत गेट टुगेदर पण मी मिस केला आता काय कर ता येणार मग
आमचं पण झालं बाई तीन वर्ष झाले.
ह
म मग तेव्हा काय आम्ही क्वनट्री वगैरे केली नव्हती सर्व खर्च मुलांनी केलेला होता.
हा हा...
मग या दिवाळीला परत म्हणतोय करायचं. पण मग असा इश्यू झालाय. कि? मुलांचं म्हणजे मुलींचं म्हणणं मुलांचं म्हणणं कि. ह गेट टुगेदरने काही लोकांचे असे संसार उद्ध्वस्त होत आहे बुवा. ही संकल्पना म्हणजे अशी वेगळी झाली आता.
हम्म, जुन प्रेम त्यांचं. जुनं प्रेम परत ताज होतं ना ताई.
हा तोच प्रॉब्लेम झालाय मग खर तर. आणि खरंच आहेहो ते.
अहो ताई तसं नाही राहत. हा तेे हाय मान्य करतो आपण पण मग आता अस सर्वांनी समजून घ्यायला. जे कारण की आपला पण संसार आहे त्याचा पण समोरच्या व्यक्तीचा. तिथं पण संसार हाय आणि मागचे दिवस काही पुढे येणार नाही. नशिबातजे होत ते झालेलं आहे ना कशाला बेगत. कामाचा युगात काय पण करत बसायचं.
हम माझं पण म्हणणं तेच झालं मग.
समजेल मग मते काय काय आहेत. हा, आम्ही इतक्या दिवसापासून भेटली असं नाही तसं. मग ते त्यांचे असं कॉन्ट्रॅक्ट वाढून जातील अजुन.
ह तेच तेच होतय मग ही कॉन्टॅक्ट वाढल्यामुळे आहे ना आम्ही यावेेळी आमचं. टुगेदर बंद होणार होत ना ते आम्ही बंद केलं.
हा हा...
त्या कारणामुळे आम्ही बंद केलं.
हम् हम्
पण मग तरी आमचे क्लासमेट मुलं होते ना त्यांची खूप, इच्छा होती की झालं पाहिजे. त्यांना आम्ही सांगित.
आमच्या ग्रुपमध्ये कस आहे माहिती आहे का ताई आता आमचा पण ग्रुप आहे ना,
हम् हम्...
सगळे मुली मुलं सर्व एकत्र आमच्या मुलींचा पेशल पण आहे आणि मुलांचा मुलींचा पण आहे. पण मग ग्रुप वरती, ते आम्ही बोलतो. आपण आपल्या मनात तसं काही नाही, आपण सर्वांना दादा म्हणूनच बोलतो बरोबर आहे. पण बाकीच्या मुलीनां बोलत नाही मगं कारण की ते सासर वासी असे. आणि मुलांनी आता. चेष्टा मस्करी चालते. त्याच्यामध्ये तर् मुलांनी एक दोन मेसेज असे काही टाक. तर मुलीला तिकड नं सांगता असं नका बोलत जाऊ तसं नका बोलत जाऊ.. हं-हं हं- हं खूपण चालतं मग.
हम्मं- हम् तसं नाही हो महिलांना बी आहे नां फ्रीडम बी भेटत नाही नावं मग.
कायं- कायं जागे वर खूप छान. ! हमं खूप छान! आहे दिलेली पण काही काय? जागेवर खूपच.
हम्मं तेच नां. नाही बाई तसं, आपलं काही नाही बरं कां? एकदम टेन्शन फ्री.
आमचं पण तसचं आहे. आम्हीं दोन- दोनचं फ्रेंड आहोत पणं मग सगळ्या जेवढ्या मुली आहेत आमच्या. क्लासमेट मध्ये हाय नां बावीस मुली आहेत. आं बावीस मुली आणि पस्तीस. पस्तीस मुलं आहेत. आमच्या वर्गातले तर्. कि त्याच्यामध्ये नां बाकीच्यात लग्न झालेले आहेत. बाकीच्याचे अस लग्नचं झालेले नाही मुलांचे पण मगं जितके मुली आहेत नां बावीस. मुलींमध्ये फक्त आणि दोनचं एकदम फ्रीं मध्ये बोलणं, चालणं सर्व एकदमं मजेत. हे करतो पण बाकीचें सर्व आहेत. कोणाच कायं? टेन्शन- कोणाच कायं? टेन्शन. असं चालू असतं. पण मगं पण मगं असं काही वेळे असा विचार करतो. कीं आपल्याला खूपं. परमेश्वराच्या कृपाने खूपं छान! हे मिळालेलं आहें बुवा. असं मुलींचा जर् विचार केला नां तर् मग आपले विचार असं बदल होतात. आपल्याला सर्री जाग्या वर्षे. नाही नां कुठे जाणं, येणं, कुठे, कधी, जाणं असं जायचं नाही असं वगैरे काहीचं. कधी तोकलाही जां
हं तेच- तेचं मेन आहे, हों ताई प्रॉपर्टी वगैरे कमी पणं असली नां तरी चालते पणं मग ते म्हणता नां कि जीवनाचा जोडीदार्. त्याने आपल्याला साथ दिली नां प्रत्येक गोष्टी.
आतां माझी एक फ्रेंड आहे बर् कां मनीषा नावाची. जे मनीषा नावं आहे. तिच तर माझ्या. चुलत काकांच्या मुलाला तिथचं दिलेलं आहे. गावाच दिलेलं तिला तो आर्मीत आहे पण मगं. ते आम्ही जर् बोललो नां सायंकाळी असं ग्रुपवरती बोलत राहिलो नां की जेवण झालं का? असं तसं. सर्वांना विचारतो हाय दादा ते ह्या दादाला, बोलायचं त्या दादाला बोलायचं मुली. अशी बोलायच ती अं बोलत नाही आमच्याशी. ती म्हणते ती फक्तं गुड नाईट करून देते. मग आम्ही म्हणतो का गं का बर तु का भर् गुड नाईट करते? तेंअ सांगते नाही गं माझे सासू आहेत. माझे सास. सासरे, माझे मिस्टर आहेत. माझे जेठ् आहेत. म्हणजे मग तिला बोलायला सुद्धा वेळ राहत नाही.
मगं ते- ते काई लगी तिचा फोन थोडा पाहतात. आणि ती काय- काई वेगळे बोलते का?
नाहीं पण मुलींच अशेल घरामध्ये तसं होईल, नां म्हणून मगं. ती काहीतरी असं हे करत, असेल किंवा मगं त्यामुळे ती तसं सांगत असेल. असेल काही असल्याशिवाय तर् काही हां- हां. हंम
आणि तुम्ही सांगता की जॉईंट फॅमिली त्यांची ना.
हा जॉईंट फॅमिली.
फॅमिलीमध्ये कसं असतं आहो काम करून पण खूप महिला थकून जातात.
हम
एवढ्या थकून जाता ना जॉ जॉईंट फॅमिलीमध्ये आराम भेटत नाही बर का लय काम राहतं.
हा ना मला जॉईन फॅमिली नाही त्यामुळे मला माहितीच नाही त्यामधलं.
आमची होती ना बाई मला आहेत ना अनुभव सगळे
तुमची होती का जॉईंट फॉॅमिली?
हो ना म्हणून तर मी सांगते ना मग आमची होती ना
हंम अरे मग चांगला आहे वाटतं खूप काम केलेलं आहे वाटतं तुम्ही.